झाला सयंपाक
चालू हे.
आहा कां.
काय केलं काम?
काम का गोबी लावली कही
नाग.
झाली की लावाची?
नही नही राहिली
तुम्ही काय केलं?
आमी का गेल तो असच एका ठिकाणी.
गावाला.
नही नही कामाला गेलती.
ह ह का हूं कस्काय रायलो.
लयी बोर झाल भो.
आ हो स्वयंपाक झाला का नही म.
काही करायची च पोरांनी काय केलं बट्टी सार स्वयंपाकाची तयारी करून ठूवली होती, खिचडी खायची होती खिचडी टाकली बसेेल ये. म्हणलं खिचडी शिजूस्तर आता, म्हणलं फोन तरी लावा.
हूं हूं बरं ना म.
ह
हूं बाकी काय चालु ये अखिन.
नही नही चालू आता हेच पण आज त काही पाऊस आला नही.
हा पावसाचा उघडावाच होता.
हूं सकाळच्या नऊचं जायल त आत्ता घरी आलो तवा जरशी गेलं नसत चालूच ये दिवसभर.
ह्या कसय ना काम असलत मंग कही नही.
ते ओव्हरलोड होऊन जातं ना वल्ल्याचं
तेच झालं ना
हम्म पायन ते तू कता सल वाल्ल्याचे हा
हा पहि ती दुख राहिली किमानगटाच्या शिरावाल्या दुख राहिला काय झालं काय मित्यांला
वलन
का मा काल वाल्ला तर साबदल वाजवतसच दंदन आलं होऊन गेल काही वाटत नाही नसत चालू ते उरूनटट
ते बीस पाऊस होतो ना
तेे ना हंगलागे ना तोंड लाग कपडे वाळत नाही हंग घच नाही
हा आज आता बरी वाळ अस जरशी
हो सगळे गेल तो फ्यांच्याठतााकन पण मग आता नंतर टाकली तेच आहे काणताय ना
आज तु क असाल चचचार
हल् पोर्व उंदल्ली
हं
बसल्यास लडूईला उरवल्यास
आज झोप पो करा मग अजून जेवण घेवन करा स्यपाक करा
ज काय पघ आता खिचडी शिजूयली
ह
हम् ते काय आलं ते तुडत आहे ना कड लुकडं तोडून ठेवली होती ते वल्ले झाले आणि त्याच्यात पाणी शिरल मग ते टाक आला आणि ते टाईम गेला ना
ते जड झाले असताना
जड होऊन गेले
ह का
हा ते उचलाला जाईनव्हती ना
हाव
हम् ह त सु काय
त्याां दोळ कि तु हा जेवण करायला ना तर साहेब कयचा मग जेवण कर होता
हा
हम् का बाजार काढला मग त्याच्यात काही बाजारला जाय रे बाजारावरली माणसं येतील ना आता
हा का
हा मग गुरुता जेवण तरो लोक स्वयंपाक होऊन जाईल
हम्म अ प पो तु काय
आता साईपा कार विरुद्ध आहेई ना आता
ह लागते म बाजारवाले माांस ती होई ते होई म्हणून मला आपआप होतो कस आहे बघ तुमच
नाही नाही साहेब पग चालू नाही का मग आता तरर साहे प खवन ना
हा हा मला वाटलं भट दले एक पटकन होऊन जातो
बटन काायचे बटन दाबून आपल्याला एवढं शिटत नाही ना आपण बटन दाबून वयला
हम्
शिटीतल्या यायचं जमत बटण दाबले का झालं लगे मी एक एक पोळी बाहेर लगे ताटत
शिटीतलायला आवडत नाही ते काही काही आपल्यासारखे राहते ना त्यांना पण अशा असशाच लागत या नाही खाते मशीिनचं ते काय चव देत का दव देत
मग मशीनचं म्हणजे ते काय गरम भाजूचं नाही आणि ते आणि काहीच नसाल बाहि त्याला
ते गीतगीत गीत गीसलाय आम् आत्ता लग्नाला गेलतो ना
हम्म
तिथे त्या मशीनच्या पोळ्या त्या अे ओललेली जात पापड आणि पण ते इतक्या गिचगीस लागे त्या पो्याच खाणी वाट मला
हो दि मशीन जा सवानी राहात एकत या चुलीवर ल गॅस सगळी त्याच्यावर भारी वाटत ना
हम्म शेटत काय काय खात गॅस संपला तर राला लाग त उपशी आता गॅस भेटत नाही ना
ट डबल टाकेशिवाय जमतच नाही असलेली एक भ ठेवायची
आपला जर गॅस आपल्या तर आपली चूट राहलीच
अ चुलीचं काम करत तेवढं आपल्याला चुली लागतेस तिकडं लाईट नसली काही नसल तर मग काय या वरकारत्या आपण डायरेक्ट सिटी सिटी टाईप नि राहू शकत ना खेड्यामध्ये खेड्यासारखंच राहा लागतं
ग राात रानवरी काही काही घंट जमत का तस
तरी पण दला बाहेर स्ोयकारच लागते कधीतरी
हम्
किती र पायास प्रयत्न केला तर त्यांला बाहेर निघल्याशिवाय जमतच नाही
ते खाला उठ का ते त शिवाय काय मजा येत कुठून
तुम्ही आता आपल्या खेड्याकडे पा जेवढं बी निुटीवाले असेल ते कितीशीेटी वणी राहिल तरी त्यांना तेल्याशिवा स् ना खे साक
मध्ये कोरोना होता लॉकडाऊन लागलं तर अखेरला गावावर घर होत गावावर येऊन राहिली मस्त आहे ना आता माग माग गॅस भेटत नव्हत का आता गावज गावर काय ना जाचीच हो तरी
म्हणज लागशी चली
नाही नाही आपची ज सु सु
ह का
आणि ह
हम्म बरं आहे मग द्या पाठवून आम्हाला
ब
क च आमची भिजेव न होज की
ह् बवपासून तुम्हाला काय सांगा आमचीि आमचीि खिचेडी आवडत क नाही आवडत की नाही आवडत
नाही ना आता जीव दमेला असला तर काही आवडतच
हो आमचीचीपेडली
खिचडी खाऊन लागली अस वाटण राहिल खिचडी नाही खायलागे तसच झोपून राहव
नाही नाही आमची खिचडी होत तवर किती टाइम लागल ना तिड वं तोला तुमचं साईब तोवरला तुमचा साहेब बागऊन जेवन होऊन झोपून राहशील आमची खिचडी होततवर
नाही खिचडीची काय आता शिट्टी झाली आता तवाची इनती हान
नाही नाही आता एवढं लाबून यायचं म्हणले टाइम असं लाग ना वल्ल्याचं कोण येतं पोराला म्हणलं तर पोरं काही हा म्हणणार नाही पोर आता बसवलेत खुराड्यामध्ये त्यांची त्यांची पुस्तकं घेऊन
हा अभ अभ्यास चालू असाल ना आता चांगलेच
हा काय अभ्यास करते का काय करते काय माहिती त्यांचं त्यांलाच माहित राहत फक्त मानुस बहल का बरबरते अभ्यासला लागते तवर लोक नाही
हम्म मग आता माणूस असल्यावरच करत ना तसं कायल करीन तवर लोके त्यांचं ख क काहीतर नान करून घेतील ते
केला फोन नाही भेटायला पाहिला
हा
फोनमुळ सारी चक्रत येईली ती
ह हो
ते तिकड ल पोस हो राला बो मुंबई पुणे त्याच्यामुळे आपल्याकडे फवारी चालू
हा ते आता लग्न तिकड जसं कसं सयरीजामाची तर तिकड जमती विध नाही दे खेड्यात नाही देऊ राहिल कोणी पुरी तस चालली आता पावसाच पण
नाही नाही तिकडं लोय चालू नाही दिंड्या बंद झाल्या ते की पेटरक त नणाररा आळाज
नाव का तिथंच दर्श तिथंच दर्शन घेतलेय ना ताईन
हा इंद्रायणीला पाणी येलेल जास्त असतं
हम्म
अतिवृष्टी जास्त झालीय
आपण जाऊन पाह काय का कसं काय खरं आहे का खोटच सांगू राहिले
खोटशाच आता ते बरे आता काही राहत्या पुण्याला त्यांना फोन केले ते म्हणत्यात लय पाऊस आहे आमच्याकडं पोराच्या शाळेला सुट्ट्या ते दिले
होव
हा रेड आलर्ट काढिले ना आपल्याकडे तस काही नाही अजून
नाही पण मग ते खाली राहणार आहे का अवघडच आहे ना वरती दोन तीन तर मजल्यावर असले त्याचच काही नाही एवढं पण मग खाल्ली वरच्याला पण धोका आहे ना पण
सारायलाच धोका राहतो पाणी पाण्याला आणि आगेला कोणीच थांबू शकत नाही
हो ना
काय म्हणजे दुष्काळी दुष्काळी
आता किती पाऊस उरायला त्यो आता पुण्याला पाऊस किती उराला
यालाय हेथ वांगी भरडी तडे मागं ढग फुटी झाली म्हणे
मग पाऊस कि ओ कोती किती राहील ना आपल्याकडे राहिला ओ थुई थुई थुई थुई निसता
आणि अजून बी जिड पाडला आपल्याकड भागात जिड जास्त आहे तिड जास्त आहे काही काही ठिकाणी काही नाही
हा
तिकड पडुन राहिला तिखडच पडुन राहिला
आणि ते काय त्याला ते हेच नाही एवढं
हम्म अजी पोराच्या मारुन राहिली चहा कर आता भुका लागल्या कायकण
अ खिच खिचडी शिजली ना तर खिचडी द्या त्यांना आता
हा खिचडी घ असची
शाळेतून आल्यावर जेवणा नसन केले काही नाही
हायमध्ये काय करते त्यांला खिचडी लागत खिचडी जास्त लागत खिचडीवर झाधडा नाला तेितीीडी कोवणा गय सुध्रांन
खिचडी गा तेशी सुट ठीक का काही काही ला वोत काही केहील नाही मग
काय केस जेत शिचडी ना
ह
हे काय सुझता नाहीट आता ल की वरग गली
हा का
ते झाडाची सवय लागून झाली एक बाथरूम वर बला इ पितार
बाथरूमच्या सालापोर जाते का बाथरूम वर जाते
लापूर रातले की बाथरूमच्या बलायच तर पण नाही
ह का हम्म बर आहे ना काहीतरी हात पाय तानी त्यान पण
ते वरच्या अडला लागलं का न ते पोरगी लय भारी पळती
हां का
त सले विचारत मी काही बुडड्याला आणि आ आता आम्हाला बुट घ्यायं लाग ना आम्हाला ते बुटाचंही चकर जातच नाही त मला काय आमचा बुटठच पाठटला कायमही अ बा आम्हाल त बुटच लागत तो एक तर आम्हाल एक हारलाते तसा बुट कसातरी सापडला
अ द्या पे कोण स द्या बुठायला
ते आता डसू राहिला तुमच बुट क तिक व्याम मला तुमच्या या पोरीला काय आमच्याच पोरीची बुटा आवडली एवढी
तर हा
दुसरे बुटं आवडले नाही काही नाही
ये दुसरेच घेऊन गेता ते फेकून द्यायला गी ते घाला वाटात नी काय नि आधास झाली
पिरकुंडी वाता मी
हम् हा त्याला पाहता बाजाराचा दिवस आण दुसरे
अन्णाची ते बाजारात नाहीते दुकानातूननच घ्यायला ग
हा ना कोणी गेलं का मग सांगून द्या
बाजारात चांगली भेटत नाही ना तेग दुकानात घेतले थोडे भारीतले भेटत ते बाजारचा हलकाच माल राहतो किती काही केलं त
हम्म
त्याला वेली आता नाही पाऊ आता शाहीची घ्यालाग
शाळेचे काय आता एवढ्या वर्षीच आई याच्यावर धकून जाईन काय शायळती हो
हो आता तेध मधल्या पूरीला घेतलं म्हणजे तिला घ्यासं लागतच
मजल्या पोरीची ते काळे बुट आपरे झाले
गॅस लागत हो ती म्हणा तिला घेतली मालणी घेतली इले व्याक तरी
हा आ का हम् नाही ते येत नाही मग लाणी मुड मधली जे लाणी ल येत असून तर ते ग आला ना
नाही घालणार कोणाची उष्टी पाष्टी व विघालीत नाही
ह का नाही सगळी रिंग घालून पार असत प
नाही नाही आम्ही घालीतच नाही आमचं ध्यानावर गमत जमली तर जमली नाही ज तिकडे मग लागत आम्हाला नवीनच नवीन असल तर हा नाही त ल परसल्या अवघड आजकाल पहिले घालीत होती कणारारच मग आपण कोण कोणाचा कपडा घालत नाही
ह आता तुम्ही आता कुकर बण क आता तुमच्या खिचडीला शिजले आता